ह
हा बोला क हॅलो? होय होय यालाय.
हा, हा,
काय काय होय आवरलं बघा.
हॅलो?
हा यालाय का आवाज? हा आवाज- लं बघा, तुमचं?
होय- आवरलं की, आता स्वयपाक- अ- हा काय कॉलेज वगैरे झालं?
झाले की एक्झाम आता सुट्ट्या पडल्यात.
झालं काय कमप्लीट झालं?
हा, फर्स्ट इयर कम्प्लीट झाल -
आता अजून सेकंड इयर आहे.
होय ह अजून एक इयर आहे अजून-
हा, हा,
एवढं झालं की संपलं मग- होय, होय, दोन वर्ष.
हा, हा, कसे गेले पेपर मग?
काय नाही होते, बऱ्यापैकी सोपे होते.
हा, हा आमचं काय तर चाललंय घरीच.
हा, हा, हा,
अ् अन् काय लहान आहे त्याच्यामुळं घरीच होता.
हा, हा, हम्म काय कराल अनु?
आणू गेल्या बाहेर खेळायला.
बाहेर गेल्या होय, हा, हा. मग कुठे फिरायला ते गेलता की नाही?
होय गेलेलो की फिरायला, गोकर्ण, मुर्डेश्वर, दांडेली-
होय दांडिलीला पण गेलता काय?
होय दांडिलीला परवा गेलेल त्यांचे ते डॉक्टरचे फॅमिली होते हेंच्या- त्यांच्या सोबत गेलो होतो, परवा शनिवारी -शनिवार रविवार-
हा, हा,
पण सगळं हा पण सगळं बंद आहे ते-
कस काय?
ते पाऊस आहे ना, जास्त तिकड त्याच्यामुळे त्यांनी बंद केलंय पाणी वगैरे- त्यामुळे ब के तनी क्टिव्हटी सगळ्या बंद केले
असं झालं होतं, दांडलेला तेच आहे, दुसरं काय मजा नाही
होय, मजा तेच ए खरं बंद होतं मग आम्ही काही जाऊन काय केलंच नाही. आम्ही आम्हाला गेल्यावर समजलं की तीथ बंद आहे तेे. पण छान आहे नि- म्हणजे डोंगर वगैरे जंगल घनदााट एकदम-
होय मम्मी पण गेलते आमची सांगत होती मम्मी आमची गेलते त्यावेळी वगैरे होते सगळे-
हा म्हणजे आता एक चार महिने पावसाळ्याचेे बंद असतात, तिथून पुढं पाऊस कमी येईल तस- ते कमी असते बोटिंग वगैरे असते ना-
हो ते तिथं सगळ पाण्यातलंच असतय ना, त्याच्यामुळे ब केलंच-
स्विमिंग वगैरे केलं सगळ्यांनी-
ते उन्हाळ्यात जायला चांगलं खरं तिथं जरा असं- थंड असते ना, सगळं त्यामुळं-
हम्म आणि एकदम जास्त अस आता आपल्याकडे पाऊस क लागतोय पावसाळ्यात तस- तिकडे चालोय पाऊस त्यामुळे होय आपल्याकडे काहीच नाही तिकडे चालोय पाऊस. छान आहे खरं वातावरण वगैरे छान आहे एकदम जास्त दा झाडे वगैरे आहेत दाट सुपारीची नाराळज देन झाड असायचे.
होय ती मालवण साईड ला पडतेय वाटत ना.
इकड ह्याच्या गोकर्ण मुर्डेश्वर
हा तेच की अ कोकणातच हा तरी किती तास लागतो जायला
आम्ही इथून बघा बाराला पण बाहेर पडलेलो मग तिथं बेळगावच झू वगैरे बघून तिथून आम्हाला साडेआठ वाजले सहाल आम्ही बाहेर पडलो
हा.
आठ नऊ वाजले की जायला ते आठ नऊ नंतर काहीतरी अ म्हणजे एंट्री नाही आ आता म्हणजे जंगलात जायला. प्राणी वगैरे असतात ना
हो काहीतरी तिथे जंगल म्हटल्यावर प्राणी असणार ना वाघ वगैरे
होय मग ते सहा आठ नंतर नो एंटर आहे फक्त म्हणजे बाहेर पुढच्या जर गावाला जायचलं तरच आहे आता जंगलात जायचं अस रिसॉर्टला तर बंद आहे बंद करतात. फॅमिलीत नाही सोडत नाही होय. पूर्ण घनदााट रिस्क म्हणजे भीतीच वाटतय एक म्हणजे एकटं जर गेलं म्हणजे तर टू व्हीलर वगैरे घेऊन तर खूप डेंजर आहे ते म्हणजे गाव पण नाही तस जवळ जवळ इथून म्हणजे दोन दोन किलोमीटर व गाव आहेत. मग काय म दिस हे झालं होय.
मला अवघडच आहे.
पुरेसर साडेसातशे काहीतरी रिसॉर्ट आहे तिथं हो जास्त हा. असं दोन दोन मिनिटांवरच आहे तिथनं गेलं की तिथून पाच मिनिटावर लगेच असं प्रत्येकाच आहेस वेगवेगळे हे
आपल्या सुट्टीत काहीतरी ऍडव्हेंचर करायला एकाच ठिकाणी बरं आहे ते.
होय ग्रुपने वगैरेला जात असला तर छान आहे ते करायला आम्हाला काही मिळालंच नाही ते करायला. मग या आधी आम्ही अ गोकर्ण मुर्डेश्वरला गेलेलो तिथं पण छान आहे बीच वगैरे सगळं महादेवाची मूर्ती आहे हा. महादेवाची मूर्ती हाय मोठेेत हा मोठ्या शेच्यावर बांध्या आ काहीतरी कत्ता येते त्यांची पहिला गोष्ट आधीच्या काळातली
हा ते काहीतरी हाय म गोकर्णाचं आहे म्हणजे ऐकूनय हाय काय
ते गाईचा कान पण लागल्यासारखं लागत पिंडीत हात घातला की ते पण ह गोकर्णाला आणि मुर्डेश्वरला म मोठी शं शकराची मूर्ती हाय.
हा हा.
आणि मग हे तिथं म्हणजे कस काय काय केलं तिथं मूर्ती ती कशी स्थापन झाली ते सगळं त्यांनी असं हे केले म्हणजे वर्णन केले सगळं मूर्त्या ते हे केल करून गणपती वगैरे छान आहे ते पण बघ मुरडेश्वर हा बीच हाय तिथं.
तिकडं आतमध्ये आहे काय ते आतमध्ये असं तिकीट देऊन आतमध्ये जायचं आणि मग ते सगळं दाखवलेला आहे काय.
हा तिथं आत पण ह्याच्यात पण आहे म्हणजे बालाजीचे कसे ते मंदिर आहेत तसं ही मंदिर आहे तिथ लिप जायच सगळे म दिसतय ते आपल्याला तस पण गेलं तरी पायऱ्या चढून पण जायचं
आणि हे ऐकाय तिथं मोठीच्या मोठी महादेवाची मूर्ती काय हा बरोबर म मला तेच आठवना म्हणजे गुफ कर्णाला गेलते मुर्डेश्वरला गेलते का नाय तेेच आठवना माग
हा बीचवरून दिसतय ती मूर्ती वगैरे
हा हा तेच ते काहीतरी एकदम मोठा अस च आहे त्या हा बिल्डिंग वर गेलं की तिथनं सगळं दिसतय
होय छान आहे मूर्ती म्हणजे आम्ही गेलो तेव्हा कलर काम वगैरे म्हणजे चालू होत थोडं थोडं
हा ने मी गेलते ना त्यावेळी होत म्हणजे काय काम वगैरे चालु न्हव ते दोन वर्षापूर्वी गेलते मस्त होते ते तवा आणि आतमध्ये पण बघितलेलं आम्ही सगळं
हा ते हच्यातून जायचं मंदिर सारखं आहे बघा ते त्यातून जायचंय आत ते लिफ्ट वगैरे जायचंय सगळं दिस आतलं मग पूर्णे ह्याचं मग आम्ही त्यातून काय गेलो ना आता आम्ही सगळं आत जाऊन बघून आलेलो त्याच्यामुळे काही गेलो नाही छान आहे तिकड पण बघायला
व्हय मस्त आहेत कोकण एरिया कधी पण जावा तुम्ही भारीच वाटतेय बघायला हा
होय छान आणि बीच वगैरे म्हटल्यावर पण जरा एन्जॉय करतात ना सगळे
होय तेच कोणालाच काय म्हणजे अस हे नाही की बाबा म्हातारी माणसंच जायला
नाही नाही छान आहे होय आम्ही फॅमिली वगैरे गेलेलो छान होत दोन दिवस होत हम्म आणि एकदम असं पण गरमी वगैरे पण काय नव्हत ती शांत म्हणजे असं थंडी वगैरे असं होत जरा जरा दाट आहे जंग अं जंगल भरपूर पुरे ना तिकडे त्यामुळे जरा हे
बर बर
काय तुम्ही होय तुम्ही गेला का नव्हता फिरायला कुठं
नाही आता आमच क माझे काल एक्झाम संपल्यात तिथं आज तेवढं पिक्चरला तेवढं जाऊन आलो बघा झालं आता तेवढंच आता बघू मिळालं तर मिळाला आता ते आठवड्याभराना आता होय आता नाही आता जूनमध्ये कसं सगळं शाळा कॉलेजेस चालू होतात ना
हा ते पंचेचाळीस दिवसां रिझल्ट लागल्यानंतर चालू होते ना दुसरं ॲडॅप्टर नाही ना हा हा आमच्यावेळेला कस ते पंचाळीस दिवसानं रिझल्ट लागला की मग चालवायचं
नाही ईथं असं का नाही आहे
हा हा
तुम्ही म्हणजे आठवड झालं की हा म्हणजे कस पहिला असं असायचं ना कि एका इयरमध्ये तुम्ही नापास असला तर तुम्हाला पुढे जाताच येणार पण आता तसं नसतय पण आता तसं नसतय आता फर्स्ट इयर मध्ये जरी एखादा विषय राहिला किंवा नापास
हा तो सेकंड इयर ला सोडवता येतोय होय तसं आहे खरं आता पण आमच्या वेळे कसं चालू वयचं म्हणजे रिझल्ट ला लागल्यानंतर मग चालू व्हायचं आधी कशी ती आता अकरावी बारावी वाल्यांची पण ॲडमीशन वैगरे आसत्यात त्यामुळे ते थोडं जरा लेटच करतात हॅलो हॅलो हॅलो
हा
हा आवाज येत आहे का? कट होयला -
हा आवाज एकदम कट झाला.
हा, हा, रे रेंजचा प्रॉब्लेम- वातल हम्म पाऊस काय नाहीयचय का वातावरण रोज होतय.
मग काय ते आता चालायचं. पाऊस येणार म्हटलं, की दुपारी गरम होत.
गरम होतय, होय ते एकदम वारं सुटले गे आणि मग ते- पाऊस हे होते, दाबला जाते वाऱ्या ना, आलेला तेवढं हेव- ते
तेवढंच पाऊस पडला की गार बरं वाटतय.
पण दुसऱ्या दिवशी भरपूर गरम होतय, लई त्रास होतय मग-
गरम होतय, ढास वाढत्यात-
होय, ते एक प्रमाण ल झालय ढास
य कापाय आता चालू होते कावीची साठ
साथ होय, ते पावसाळा आला की, ते चालच होते- राहायला लागतय, बाहेरच काय खायला मग हे होत नाही.
हा तेच-
हा. आता काय डॉक्टरांचं हे चालूच की, सीजन एक तीन चार महिने- तेवढ्या चालूच कसतय डॉ-
डिसेंबर ते मे पर्यंत भटजींचा सीझन असतो, लग्न सगळं आणि म तला जून पासन डिसेंबर पर्यंत परत डॉक्टरांचा सीझन असतो.
हा, हा चालेल मग करते मा म तुम्हाला कॉल.
होय, होय, चालतय.
काते हो का
हो, हो,